हॅलो.
हॅलो हा आवाज येते ना.
येतोय का आवाज हा हो म मी काय म्हणते, हा मी काय म्हणतेय आमच्याकडे पाऊस चालू आहे मी काय म्हणते?
हो.
तुम्ही ते याच केलं का हो एस टीचं कार्ड काढलं का?
ह न का
हा नाही काढलं ह. काढलं का नाही? हा का.
हता.
भारतिक देश.
हा का.
ऑनलाईन नाही करताय टी पिकऊून का लागतते
हे प्रणित तूझ फोनासाठी हा काहीतरी नाही आमच्याकडे चालू आहे ना काढायचं.
हा कोण करते तुमच्या इथे.
आमच्या इथं ते याच्या जवळ ऑफिस जवळ चाललंय आवताळ्याच्या.
हो का कारण आमच्या इथं तर नाही अ इथं नाही म्हटलं विचारते तरी मी मग मला काढायचंय मीघेल. हा दोनशे रुपये एकशे नव्.
तीनशे रुपये लागतय.
हां.
आणि तुमच्याकडें ते आधारचं बी चालू आहे का आधार कार्डचे नवीन.
नाही नाही आता आत्ता तर अपडेट केली आम्ही.
नवीन कार्ड.
आम नवीन मला नाही माहिती बजगाव लागेल काय माहिती काय.
अह आता आमच्याकडं नवीन अपडेट चालू आहे सगं नवीन आधार कार्ड. आणि बसच नवीन काढलं तीनशे रुपये देऊन माझ्या नंदेने बी काढल.
आधार आणि ते दोन्ही पण आहे का
हा दोन्ही पण. पण तीनशे रुपये भरा लागू राहिल आमच्या गल्लीच्या बायका गेल्या.
नाही दोनशे रुपये ह्याचे कार्ड एसटीचे आणि शंभर रुपये आधारचे घेत. त संतो.
नाही नाही नाही आधार कार. कार्ड फ्री आहे हो आधार कार्डचं नाही काही फक्त बसचच येते.
अ बच्चे दोनशेच रुपये आहेतेत तीनशे कसं काय घेतोय. एकशे नव्याण्णव चार्ज त्याचा रेट आहे. चार्ज ये ना त्याचा हा. त्याच्यात आलेलं होतं ना एकशे नव्याण् रुपये त्याच ते घेतात.
आता म विचारलो पाहिलं होत मा लक्षात नाही तर कशात पाहिलं. मी ते सगळं आलो होतं आता आमच्या इथं पण निघाल मग तो ह्याच्यात ठेवल ना. मंदिरामध्ये मध ते नगरसेवक ठेवल आमच्या. मंदिरात ते जचे जचे हा
नाही आमच्याकडे मग तेच मी याच्या पप्पाला विचारा म्हणून. तुम्हाला विचार तुमच्याकडें केलं का नाही केलं.
नाही काढून घ्या. बघते मी आमच्या इथं असेल तर नाहीत नाही नाही काढून घ्या ना बस नाही जायचं तर मग तिकीट. कमी पडतो आपल्याला नाही तर मग पूर्ण तिकीट घेणार आहेत मी तेच म्हणून ते त्यांना मध्ये. ते विचारलं तर ते म्हणे काही गरज नाही कोणाला तरी विचारलं होत मी ते बसवाल्यांना. ते मणे काही गरज नाही म्हण जायचं काम पडलं तर मला पूर्ण तिकीट लागल नाही तर फुकट.
नाही हा पूर्ण होती माझी नंदेनी केलं ना? माझी ननंद म्हणे ताई करून घ्या म्हणे नाही तर मग तिकीटच नाही म्हणे? सगळ्यांना आहे म्हणे इथे लहान पासून तो मोठ्या पर्यत.
हो सगळ्यांनाच आहे ना तेच आता यांना तिघांचं करायचं आहे ना?
आणि परत रिन्यू कराव लागतं म्हणे तीन वर्षांनी.
हा ते तर सगळंच आता सगळ्याचच रिन्यू सगळ्याचच हे ये हा सगळंच. सगळं सगळं आता नवीन आता ते बाहेर गावाला कसं आहे तसं झालंय. अजून काय? रिन्यू करा हे करा ते करा?
तेच तर मी म्हणलो काढावं का नाही आधी यांना विचारावं, माझ्या नंदेनी बी दाखवल मा
नाही सगळेजण आमचे इथ पण काढले फास्ट काहीतरी म्हणतात त्याला माझ्या लक्षात नाही बघा त्या कार्डला मी बी आता खूप ठिकाणी चालू हे ते आता आमच्या इथं नाही आहे मला ते जाऊन आता काढून यावं लागेल तेच मी तिथे विचारून आलती कट च्या ऑनलाईन ऑनलाईन. अ का ह्याच्या नगरसेवक करतात हे ते
ऑनलाईन करताय नगरसेवकच.
ह म इथ आमच्या ह्याला विचारावं लागेल हेच्याकड कधी आहे कुठे आहे काय? आमच्या इकडचं आहे ना त्यात. अ ते काही लक्ष देत नाही ते लोक हम्म.
आमच्याकडं म सगळ्या बायका चालल्या म्हणून म्हणल विचाराव यांना नाही तर मग विनाकारण पैसे जायचे.
काय बघतच नाही तर काय? नवीन झालेलं आहे बाबा त्या त्याच्यामुळं ते चालले आता हळूहळू. हं आमचे ते ठाक काय?
जुन माणूस गेला का तुमचा तो?
नाही ना त्याला नाही आता नाही त्याला कोणी हेच दिलं नाही मत. तर हे नवीनच आहे हम्म -हम्म त्याच्यामुळ आता ते अवघडच झालय काम हम्म.
आता मी काय करल सकाळी लवकर उठून जाऊन करून आणन त्याचे पप्पा काय मानता काय माहित. आधारकार्डच तर केलं यांनी अजून दोन फॉर्म भरायचे बाकी ये तेवढं भरून यां नायतर मग आधार कार्ड मतदान करता येणार नाही म्हणली.
बरोबर आहे.
हम्म!
मतदानच झालं आमच्या घरी येऊन करून गेल ते.
हा का!
हा मतदानाचा नोंदणी झाली एस आर ना एस आर इ एस आर आय काहीतर आहे ते एस आर आय ते केलं त्यानी घरी येऊन लिहून घेऊन गेली ती.
हा का?
तर ह्याचच मला तेच काढायचंय पी एम सी काहीतरी हाय बाई त्याचं नाव! ते कार्ड कार्ड काढावं लागतं ते एसटीच. म आपल्याला प्रवासात तर अडचण नाहीेत म्हणजे नाही तर मग घेणार नाही ते पाचशे आहे ना, हा मग प्रायव्हेट जावं लागल.
चढायचं कार्ड दाखवतच आणि चढायचं.
ज्येष्ठ हा तेच की.
म्हणून म्हटलं विचार चौकशी करा तुम्हाला जास्त माहिती आहे त्याच्यात ली म्हणून म्हणल विचारून घ्यावा मग करा.
झालं आमच्या गल्लीत तर सगळ्यांचे झाले अर्ध्यांचे. आम ते लोकांनी कुठ जाऊन केले काय माहिती हा अर्ध्यांचे राहिलेत आता ते लगेच येत नाही महिना लागत त्याला यायला बी ते कार्ड.
नाही लगेत देतोय.
लगेच देतोय
लगेच लॅमिनेशन करून लगेच.
हो का!
हां!
पैशे घेतो पण ये ना मग शंभर रुपये
पैशे शंभर रुपये घेत आहे पण.
हा इथ दोनशे रुपये त्याचा चार्जच आहे खर तर. मग ते शंभर जास्त घ्याय लागलाय म ते बघू मी आमच्या इथं आहे का बघते नाही तुमच्या इथे येऊन काढून घेत
हा आमच्या इथे येऊन मी तुम्हाला तेच म्हणलं मग आपण दोघी जण जाता येत ना.
आहो तुम्हाला ते गव्हर्मेंटच ते अ शिवण क्लास करायचा आहे का?
कशाचा?
गव्हर्नमेंटचा!
आणि पैसे तर भराव लागेल ना मग?
पैसे भरावे लागतील ना.
किती?
तशे जास्त नाही ते त्यांचे ते काय थोडी चार्ज घेतात आणि सर्टि परीक्षा ते हो सगळं लिहून द्यावं लागतं तिथं क्लासला वाटलं तर जायचं. नाही तर आपल जसं जमल तस हम्म.
पण किती देत आहे ह हजार रुपये. काय कामचं मग ते हजार रुपये बाहेर न देतायेत क्लास लावतायत नाही.
अरे गव्हर्नमेंटच ते ना सर्टिफिकेट आहे ना ते आता नाही एप्रिलमध्ये पेपर परीक्षा राहणार आहे त्याची.
आणि कुठे आहे जवळ आहे का तुमच्या?
एन फाईव ला हाय.
अन बाई बाई म ऐवढा लांब कोण जाईन आणि कोण येईन पाण्या पावसाचं.
शिकायचं असेल तर जायचं शिकायचं असेल तर. नाही मी लावलं भरून टाकले पैसे
लावला.
कोणते मला मी जाणार नाहीय मला ऑलरेडी घरीच. करणार आहे मी दिलेल ते पॅटर्न्स
आणत.
आणि फक्त परीक्षेला जाणार आहे ना पेपरला ह पेपरला वगरेच जाणार आहे आणि ते काय काय? नाही मग नंतर आपल्या ते घेता येत ना त्याच्यावर हा. सव आ सवलत असती ना मग त्याच्यावर
हा का तुम्ही करा मग मी पहिन.
आता ते चालू आहेत तिकडं ते मी गेल्या वर्षीच ती बाई बोलली होती मला पण मी ती गेलीच नाही ती रिटायर होणार होती ती पण या या. मग दुसरं ते आयटी आय केले त्यांना तिकड जॉब आहे ना.
हा हा हा.
पण आता अ पण ते तुमच्यानी तुम्हाला चालणार तुमची सर्वि्हिस आहे ना या्याची नाही चालत तुम्हाला ते तुम्हाला काय? उपयोगच नाही त्याचा कारण ज्याच नाही आहेे ना त्यान. हा त्यांना ती सवलत आहे हम्म. उपयोग नाही ते तुम्हाला?
हम् हम्.
बोलून बी मा्या लक्षातच नाही बघ मी तिला त्या मला म्हणत होती ती असल तर नाही भेटणार ते तुमच आहेत का? म्ह नाहीे नाहीये म्हंटलं मग मग ते होत मग कारण मग तिथं नऊवारीचा क्लास होता त्या दिवशी दोन दिवस प नाही पाच दिवसाचा क्लास होता साधी नऊवारी ब्राह्णीपय नऊवारी नंतर जाऊन आले मी मग मी नाहीय शिवला.
आपल्याला एक नऊवारी अशीच साडी घेऊन अशी शिवा मी तुम्हाला म्हध म्हधल म्हधलं आपल्याला लग्नात घालायला. या मविनीच्या लग्नास खूप लोकांनी नवऱ्या न नऊवारी साडी नेसली होती.
हम.
नली एखादी छान अशी रंगाची हिरवी म्हना. गुलाबी मना अशी छान काठापदऱ्याची मस्त शेऊू म्हटलं. अशा मस् खंडीवरर साड्या घेतो आपण आणि खंडीवरर इकड्या तिकड्या नुस ताातो हे करतो.
नऊवार घ्यायला.
पूर्ण नव्वा साडी घ्यावा लागते का शिवायला.
मग छोट्या ह्याच्यात नाही होत मी करून पाहिलं नाही होत. छोट्या ह्याच्यात लहान आपलं जाड आप हाईट आहे ना हाईटवाल्यांना नाही हो आणि ते छोट्या लुकड्या सुकड्या पोरीना होऊन जातं बारीक आपल्यासारख्याना नाही जमत. आपलं वाढव असत ना हा तयार प्लॅस्टिका का याड नाडी अष्ट.
नाारयाल आहेची ग. ह अरे वा ये मला पाणी आण रे घुचकी लागली.
त्यानी चाव मव आणलं ते म्हणलं थोडस खाव मला झोप येत होती. चहा प्यायचं टाईम झाला.
हा ते पाणी प खसक कमी
अ आमच्या सोनीने विसाया आणल्या होत्या तिने घातली मी म्हटलं आपल्याला बी एखाद आपण शिवाय म्हणटलं आपण एवढं काही जाडं नाही छान दिसाय आपल्याला एकादवस
ते ते ब्राह्मणी वगैरे आपल्याला ब्राह्मणी वगैरे ने नेसता येेततील लेगी घालून अ त्याच्यावर घालायची ब्राह्मणी ना त्याला अस्त लावल्यावर तेही गरज पडत नाही म्हणा ब्राह्मणी साडीला असं निऱ्या असं वर खोचायच्या एक मागे तयार करून घेता येत
मी म्हटलं तुम्ही बघा शिवा छान अस एखादा पॅटर्न छोटस महालक्ष्मीला बी असं किती छान
नाही महालक्ष्मी्याला नाही होता आपल्या आपल्या कोठ्या आहेत ना त्याला पाय नाही ना मध्ये गॅप पाहिजे ना
हां का हा दोन्ही गॅप पाहिजे अस ह नाही पण अस गोलमधून ब्राम्हणीस
हा ब्राह्मणी नेसवता येईल येईल बघावं लागेल ते पॅटर्न ते मी बघते मी ते मावशी आली ना ती त्यांना त्यां नाही नाही त्यांच्याकडून
तुम्ही आता क्लासला जाल ना तर त्यांच्याकडनंच पॅटर्न शिवून घ्यायचं.
ते आता नाही आता नाही तेेत दे एकाद ते पाच दिवसाचं होतं त्या किती दहा हजार रुपये फी आहे त्याची चांगलला क्लास करायचा असेल तर एवढे त्यात दहा पॅटर्न असतात आणि त्याचे दहा हजार रुपये फी आता शॉर्टकटमध्ये काय शिकवणारे दोनशे रुपये फी होती त्या दिवशी फ्री म्हणजे ते हे गवर्मेंटच हे आहे म्हणून सवलत होती त्याला सर्टिफिकेट